हॅलो आं जेवन झालका नाय?
होय झालकी तुझं?
होय झालं बगा.
अगं नाव तुमच्या काकीच पडालय.
काय पडलय?
विद्यामाळी.
नाही.
होय ग बर असु दे बोल कट करु नको.
हा हा हा बरोबर हाय बरोबर हाय सोडा
काय झालं?
तेच हाय तेच हाय.
हा हां मला काय वाटलं काकंचा आला का काय आता काय बोल विचार करालतो मी लगेच,
हा हां
त्या मला नाही एका मंदिराबद्दल सांगितलं तिकडं काय नाव म्हटलं ग तासगावकडं रा राधाकृष्णाचं मंदिर झालय आरवड आणि आरेवाडी वेगळ वेगळं हाय.
हा आरेवाडी ह तिथं आमच्या इथं आलं आरेवाडी हित आरेवाडीला आहे ना बिरोबाचं मंदिर हाय.
हा हा हा हा तिकडं नाही नाही आलो नाही. पण आमची माझी एक मैत्रिण हाय तिथली धनगर कास्टची. त्यांच असतय बघ सारखं जाणं सारखं जात्यात तेनी.
ते धनगरांचच देव आहे ना, जात्यात आपली पण आम्ही पण जातोय. खरं जास्त त्यांचा समाज असतोय.
हा तर हे पण सारखे जात्यात उच हा हां त्या काकू म्हनत होत्या राधाकृष्णाचं मंदिर झालय म्हनालत्या लय छान हाय.
होय, होय. इस्कॉन
हा हा हा इस्कोन असं कसं आसं मंदिरचं नाव हाय ते?
होय होय पुण्यात पण आहे ते मोठं मंदिर हाय. देखावे तेन तिथं अस ना राधाकृष्ण च असं तिथे हे हाय काय आत अ सं संग्रालय नसते का तसयं आणि आसं वेगवेगळं राधाकृष्ण आहेत.
म्हणजे ते अ कृष्णाचं सगळंच.
कृष्णाचं सगळं
हा हा हा आसं हाय होय हे
आणि तिथं अं ग्रंथालय हाय पुस्तकं पाहिजेस तर आपण राधाकृष्ण यांच्या विषयी पुस्तक आहे तिथं घेऊ शकतोय.
हा हा हा असं हाय व्हय.
हा आणि तिथं आहे नसतय. पुण्याला पण तेच मंदिर हाय. फक्त मोठ मोठं आहे. इथल्यापेक्षा मोठं आहे, खर इथं पण आहे ना सव्वीस जानेवारीला कार्यक्रम होत्यात काय? सांगितलं का ते? होय, मंदिरात आणि आपलं किती राज्य आहेत ना तेवढ्या राज्यातल्या सगळ्या राज्यातल्या काय ते नृत्य करणारे असतात ना नृत त्यांगणा त्या सगळ्या येत्यात तिथं सगळ्या प्रकारच डान्स असत्यात सव्वीस जानेवारीला होय होय होय. सगळे कुचीपुडी नंतर, होय, केरळ होय होय. सगळ्या ह्याच्यातली येत्यात, म्हणजे जेवढं आपलं हे हाईत ना राज्यं सगळ्या राज्यातली येत्यात हा आणि तिथं ते प्रकारची स्पर्धा असत्या. त्यांच कार्यक्रम असत्यात हां भरपूर गर्दी असते बघायला जेवण ते आसते तिथं.
बरं
होय आम्ही पण जात होतो, आता लग्न झाल्यापासूनच गेलो नाही तर दर सव्वीस जानेवारीला आम्ही जात होतो.
वा
ह लांबून- लांबून लोक येतात त्यावेळी बघायला. कारण बाहेरच ते ना आपल्याला होय. तिथ परिसरच मोठ आहे आणि बाहेरच्या राज्यात आपल्याला स्वः त्याच्या डोळ्याहून ते त्यांचं हे बघता येते ना डान्स वगैरे.
हां हा आपल्या आपल्या राज्यातली कला सादर कर
हा ना हा हा मग आपल्यातले म्हणजे लावणी पण असत्यात.
हां आपले महाराष्ट्राचे.
महाराष्ट्राचे कथक तर ते आंध्राची ते मुकुट घालून असते बघा तस अस हम्
बरोबर
फॉरेनची पण येत्यात.
हां
होय
म्हणजे ते सगळे अशी शाळेकडनं येतात का असे कोण असात
नाही- नाही मोठी -मोठी मोठी कलाकार असत हा मोठी लोक असतात. म्हणजे आपल्या वयाची शाळेची नसतात. मोठे असत्यात.
बघा तस मला बोलवत होत त्या म्हंटलं या.
हम्म
ते हे बघायले म्हणालेत. द्राक्षाच्या बागा मनुक्यांचा स्टोरेज. तिकडं गेले आहे म्हणते हा तिकड लय अस
हा बघण्यासारखं भरपूर चांगलंय
आणि हा ते येतो म्हंटलं. तुम्ही पण या कावा तर इकड आला तर.
ह आणि यात्रेला आल्यावर कोणी या घरी- घरी या.
आले की येऊन तुला गाठ पडून जातो सोड आता बघू की हां हां
या ह्या वर्षीच.
आता डिसेंबरमध्ये असते नवं?
हा डिसेंबर मध्ये असते.
हम्म, मग बगतो नक्की येतो.
अ, राहायलाच येताय ना?
हो, एक रात्र राहतोय. दुसऱ्या दिवशी सकाळी जातो.
म्हणजे ते पालखी किचारदच्या तोपर्यंत राहतय काय?
नाही, ते असलं काय बघितलंच नाही.
बघितलं नाही.
नाही, काहीच नाही बघितलं. आलो एकदा, म्हणजे आज आलो संध्याकाळी पाच सहा वाजता आणि जरा देवाला जाऊ जमालंस रात्रीच. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आलो बारा वाजेपर्यंत इकडं. हेन्ना सुट्टी असते. चला म्हणून लवकरात. हा, नंतर बघ बघायला असते, म्हण हा गाडीवरून टू व्हीलर.
हा, हा, हा. पालखी रात्री तर जाते ना किचत
ह, हा, हा.
मग पालखी कथत गेली तर, मग यात्रा फूटत्या तर त्या दिवशीच भरपूर यात्रा असतीय. हा संपत्या
हा, हा. हा. ते काय लक्षात आलंत, बघ तुला विचारायचं? मग ते तासगावातलं मंदिर आहे, त्याला तिकीट लागत असल?
नाही, नाही. जे संग्रहालय आहे ना, त्याला फक्त तिकीट आहे.
म्हणजे ते वेगळं आणि मंदिर वेगळं आहे होय?
हा, मंदिरच्या साईडला ते तिथे किती, दहा का पाच रुपये तिकिट आहे. एवढंच लय नाही हा.
अ, हा. बघतील ते. ह्या वर्षी पोरांची सहल काढतील ते. आता बघण्यासारखं काही असले की, सहल काढताय तिकडंच सहलीत काय मंदिर आणि बिंदीर दा
दाखवत्यात. होय, होय. ते पर्यटन स्थळ, म्हणजे हेच की मंदि र. किल्ले असलंच की ते म्हणजे त्यांना असं कसं शिक शिकण्यासारखं, त्यातून काहीतर अभ्यासातलं काहीतरी, हेच दाखवतात.
हा, म्हणूनच त्याला आपण काय म्हणत्यात ते काय, शैक्षणिस शैक्षणिक सहल हा. असं म नंतर फिरायला जाणं, ते वेगळी गोष्ट आणि सहल जाणे, ती वेगळी गोष्ट असत्या.
गवा कोकण हे फिरायला म्हणायचा, रत्नागिरी बीच
हम्म, पोरगं गेलं त तेवढं म्हणजे तो चौथीत असत्यावेळेस नाही, आणि चार पाच वर्ष मा माग त्यावेळेला येथली शाळेतली मराठीत शाळेत कुमारशाळेची सहल गेलेली होती. ते गणपतीपुळे, मालवण, सिंधुदुर्ग आणि तारकर्ली बीच
हा, तारकर्ली. ते तिथले चार पाच, असं हेच आहेत की तेच घेत्यात. त तिकडे गेल तर, आम्हा. हा, आम्हाला पण तेच होतं, तारकर्ली बीच, गणपतीपुळे, पावस मालवण, मारलेश्वर
त्याच्यामुळे ते जवळ जवळ पण होत्यात, आणि एखादी वन डेज असत्यात ट्रीपा मारल्या, संध्याकाळी करून येत्या येत्यानी.
हा.
असं आहे सिक्युरिटी पण म्हणजे भरपूर लोक पण असतात ना नाही होय बाबा एकटंच आहे असं काही नाही सगळ्यांसग जाऊन फिरवून असं येतात ना असं असं पण बघतात शिक्षक लोक
होय होय लय विचार करायत एवढी मुलं न्यायची ते हँडल करायचं होय.
पोरांची सिक्युरिटी ते महत्वाची सगळ्यात पहिला सहलीत आपल्या जबाबदारीवर न्यायालयलो म्हटल्यावर त्यात पक्कांचा एक फोनवर फोन करून फिडत एक असतात.
होय होय ते आहेच की ते भीती असतें ना पोरगं एवढे लांब गेले म्हणे आमचं पण मी पण गेलो दहावीत असतं ना आमचे दोन्ही भावजया
हा हा आम्हीच कुठे गेलो नाही सहलीला. नाही मी शा लहान असताना एकदा गेलेलो अ पुण्याच बालाजी तुला सांगतो. देहू आळंदी पैठण औरंगाबाद हे सगळं बघितलंय खर मला तर आठवत नाही.
अ लहान असताना बघित.
अ हा पाचवी सहावी ला असताना. मग आता एवढं काय आठवतय गं.
तेवढं आठवायला पाहिजे की.
हा आणि पण होते ग भरपूर दोन दिवस नाही.
तीन दिवस आणि दोन रात्री होतीत.
हा -हा. आमचा पण एक मुक्काम होता. आणि दुसऱ्या दिवशी रात्री परत आलो.
शाळेतल्या सहलीला मज्जा येते सोड खरं काय पण म्हण.
शाळेच्या सवलीतच मज्जा येत्या म्हणलं. शाळेच्या सहलीतच मज्जा येत्या लयी आणि आपण किती पण वैयक्तिक फॅमिली आपण गेलो. की ते वेगळच पडताय आणि सहल
होय होय टेन्शन नाही काय नाही निवांत.
हा होय आणि काय म्हणते एन्जॉय करू देतात ग घरच्यांसारखं जव हे नसते ना फ्रेश. नसतंय.
हा आणि कशाच काय टेन्शन ह्या टाइमात घरी जायच. ह्या टाईमात यायचंय असं काहीच नाही ना.
हा.
होय बाबा जाऊन हे काम करायचंय ते करायचंय, असं पण नाही.
नाही तर काय.
हम्म.
त्याच्यामुळे शाळेचा सहलच आवडत्या मला.
होय.
आता नशिब नाही सोड. चालतंय ठेवु?